हा बोल. येतोय आवाज आता तू जेवढे कॉल उचलशील ना त्याचे तुला ऐंशी ऐंशी रुपये मिळणार आणि मी केले म्हणून मला शंभर शंभर रुपये मिळणार.
बरं - बरं -बरं.
आणि उद्या परत तू करायला लागल की तुला शंभर - शंभर रुपये मिळणार असं.
बरं ठीक आहे. आणि हे रोज करायचं का? का एक दिवस?
नाही नाही आता ते तीस कॉल झाल की संपलं ते. ते त्याचं टार्गेट असतय एक आठवड्याच्या आत तीस कॉल संपवायचे. हा. चार पाच दिवसात संपावायचे तीस कॉल अस ग.
हम्म हम्म ह् चालतय मग तुलाच करत जाईन. तुलाच किंवा अजून एक तुझ्या ओळखीचे कोणी असतील ना? काय बोलायचं हे प्रश्न पडतय उगं.
गाव फक्त स्वतःचं नाव आणि गाव सांगायचं नाही. पुढच्याला पण त्यांचं नाव आणि गाव वि चारायच नाही फक्त एवढं लक्षात ठेव. आणि काय मग तुम्ही कुठे असता काय चाललंय तुम्ही त मग लहान बाळ वगैरे का तुमचं एज्युकेशन काय झालं? इन जनरल गप्पा मारायच्या ग. आता आपण कसं बोलतो तस तेच बोलायच काही प्रॉब्लेम नाहीयाय.
हम्म ह आणि नाव विचारल्यावर नाही सांगायचं.
नाही ते करणाऱ्याला माहित असते आधी काय करायचं साधा फोन करायचा त्यांना सांगायचं. तुम्ही ऑनलाईन या मी तुम्हाला फोन करते मग अधीच ठरवायचं काय बोलायंच दोघी मिळून. मंग बोलायचं असं करायचं गं म्हणजे कोणं मंग फोन लावायचं असतंय दहा मिनटं झालं कि कंट करायंचा मंग तुम्हीं दहा मिनिटांच्या वरं गेलं कि तेचं कसे एक्सट्रा ऐंशी लिमिट झाले कि ते मंग आपआप लॉक बसते ते फोन म्हणजे तेवढेच कॉल होतांत असं होतंय हां म्हणजे बरोबर दहा मिनिटं झाले एक सेकंड झाले की कटं करूंन टाकायचं ठेवते म्हणायचं नंतर करतो म्हणायचं
हम्मं हम्मं हम्मं
असंच असं करायचं
बरं बरं
अजूंन
बाकी कायं नाहीं निवांत हांय
पाऊस आहे कां तिकडं
भरंपूर आपल्या सोलापूरला नाहीं आहे वाटतं तरं पणं इकडं खूंप आहे करांडला
होयं
हम्मं-
तिकडंच्या साईड लां असतेच गं करांड सातांरा.
सातांरा मंग कायं थंड आहे नां इथं सगळं डोंगर डोंगर वगैरेंत नां थंड वाटतं
हम्मं पावसाळां ह्या आठवड्यांत त्यांचं आम्हीं ह्यांला आलो होतो मागच्या आठवड्यांत नाहीं त्यांच्या मागच्या आठवड्यांत महाबळेश्वरला. इतकां पाऊस होतां आम्हीं कुठेचं गेलो नाहीं महाबळेश्वरला पणं नाहीं वाईलांच थांबलेलो. खूपचं अं पाऊस होतां तिथं पणं कायं कुठं फिरणंच झालं नाहीं आलो आणि गेलो तिथं.
हम्मं हम्मं
असं झालं पाऊस खूंप असल्यामुळं.
पाऊस असंला मं तेचं की.
अजूंन कायं म्हणतेसं
कांहीं नाहीं आंता बघायचं कॉलेजचं वगैरें चाललंय. एक वर्ष राहिलय आंता एम ए नाट्यशास्त्र सुरूं आहे नां आंता तेचं ट्राय करायचंय आपलं दोन वर्षाचं.
बरं मंग त्यांच्यावर तुझं जॉबच कसं कायं?
ते आंता सिंगिंग टीचरसांठीच ट्राय करतं होते ऑर्किडमध्यें दिलतां आंता इंटरव्ह्यू.
हं हं
त्यांनी म्हणले की सिलेक्शन वगैरें झालंय तुमचं सगळं चांगलंय वगैरें. पणं नंतर त्यांच असं झालं की तब्येत लहांन आहे मुलं मोठी आहेत आठवी नववीची.
हम्मं हं
मंग तुम्हांला हँडल होतील कां असं तसं विषय सुरूं होतां. ते दादांची शाळां. हं हं हं मं तेेचं. आहेतं की हां मंग त्यांमुळं मंग म्हनलं जाऊं दे मंग त्यांच्यामुळेच झालं नसेल त्यांनी म्हणले डेमो घेऊ आपणं. पणं कायं त्यांचा नंतर कॉलच आंला नाहीं.
ओके किती झालं तुमचं मंडळच म्हणल्यां त्यां
तसं कायं बोलले नव्हते मी त्यांच्यावरच सोडलं होतं तुम्हांला जेवढं वाटेल तेवढं द्यां म्हनलेले
दुसरे कुठल्यां तरी स्कूंलमंध्ये बघं इंग्लिश मिडियमच्या.
एकच दिलाय ना सध्याला आता परत जागा निघाली की आपल्याला जाहिराती येतात पेपरमध्ये.
ते पण ये, ऑनलाईन सर्च करत रहा ना
हम्म तेच तेच
एक तुमच आता कसं आय टी वाल्यांच कसं लिंडिंग वरना तुम्ही करू शकता. अस तुमच पण कायतरी प्रोफाईल असल ना त्याच्यावरन तुम्हाला जॉब मिळत असतील. कंटिन्यू लॅपटॉप किंवा मोबाईलवरन सर्च करत राहा ऑनलाईन. कारण की कोणाचा माहित हेना एवीजा वाट बघायला वर्ष जातंय म तेच तू ऑनलाईन आता मोस्टली सगळे ऑनलाईनच टाकतात ना शाळेवाले पण वेकन्सी असेल तर ऑनलाइन कर तात कारण की त्यांना माहिती ये की लोक बघून येतात मग तू तू पण तसंच कर ना ते कॉलाच वाट बघत बसू नको तू वर्षे का वाया घालवतेस?
नाय ते पप्पा आहेत की पप्पांच्या म्हणजे आहे कॉन्टॅक्ट ऑनलाईन वगैरे आहेत पप्पा चेक करतायेत मी पण बघते साईटवर चालू हाय ते पण
असलं तर पटकन होऊन जातय तुझ तुझ रुटीन बसून जातंय.
हम्म मग काय
एकदा त्याच झालं की लग्नाच बघता येतय काय तर मग
मग काय भैयाचा असं करून उशीर केला आता बघायलास की किती ताप व्हाय लागलाय
ते आहे.
म वेळच्या वेळी झालं तर बरं त्यावेेळेस आपण केलं नाय ते हाय म्हणून आता बघितलीस ना कसं काय व्हाय लागलाय. त्यामुळ पटकन आता एज रनिंग किती चालू हाय?
चोवीस
हूं म आता एक वर्ष लागतय की बघन ते एक वर्ष जातय ना साईड बाय साईड चालू ठेवायचं ते पण
तेच की तेच
अजून, काकूची तब्येत कशी ये? काकुंची तब्येत
ठीकये ठीकये.
बरेयेत का आता तरी
ठीक ठाक
हम्म चालायचं तेवढं काय, आंब्ये आलते काय ग या वर्ष झाडाला
आले होते की, कैऱ्या अजून पण आहेत वाटत. कैऱ्या आहेत आपल्या झाडाला हा नाई आपल्या झाडाला अजून तीन महिने असतय.
एवढं व्हत एवढ होईले.
हो हो दोनदा येतय वाटत.
अग बाई! भारीच की माझ पोरगं असत तर लय बाई गेल असत त्याला इतके आंबे आवड तेे शेवटच्या दिवसापर्यंत आंबे खाल्ले सीझन संपेपर्यंत
बघू मी घेऊन येते थांब पुण्याला येताना
खूप आंबे आवडतो आम्ही त्याज्यासाठी पेटी पेटी न्यायचो त्याज्यासाठी रोज रस खाल्लाय त्यानी रोज.
हो आहे ना
हो रोज रोज खात होता. खूप आवडतात त्याला आंबे.
हम ह्या पिल्लूच्या हायेत. की जुने व्हिडिओ बघत बसते मी कधी कधी स्नॅपचॅटला.
त्याच का? कसलं होतं बघकी तेव्हा. लहान असतना कस संभाळच आपण. दवेही त्या तो म्हणून आम्हाला काय वाटयच नाही. तू ये येईपर्यंत माझ्या जीवात जेव नसायचा रात्री.
हम्म.
एकदा आली तेव्हा कुठ मला असं वाटायचं. आली बाबा एकदा टेन्शन गेलं. त्या चार पाच महिने उगे तू होतं म्हणून आमच्या दोघीना काय वाटत नव्हत. खरं कसत वाटायचं. कसरत व्हायच. काही ग बाई त्याला एकट्या साठी रात्र उठून दूध गरम करत.
मग काय.
लई ताप दीला त्यांनी. दीड वर्ष तर देत होता बग. आत्ता कुठं सहा महिने झालं गड व्यवस्थित होत बघ.
हम्म हम्म.
हा महिनेच बघणार तर दोन वर्षापर्यंतन तस केलं बघ. रात्रभर असच उठायच उठायचं, उठायच.
ठीके.
हम्म. आजोळी. आता मात्र खाली जायसाठी करतय आता. ह.
हा.
आता तू आलीस तरी ओळखनार पण नाही तुला. एवढं बडबडतय आता.
तेव्हा तब्येत पण झाडू ढोलू मोलू होता. आता बारीक झालंय.
बारीक झाले. हो बघते की स्टेटसमध्ये बारीक दिसतय.
बारीक झाले तेव्हा. चेहरा पूर्व चेंज झाला. तेव्हा कसलं जाड होतं. होती का त्या दिवशी घरी काढलेला बघ तो स काऊन. ते तर कसलं छान आलं होतं.
अन मग काय.
बसल होत बघ खाली त्या दिवशी. ते छान आल. आता बारीक झाले लई. कडकड कडकडलंईय ग. एक झालं की एक उद्योग करतय.
त्याच्याने त्याला पण अंगाला लागत नाही.
मग काय? सारखं खेळत पण असेल ना बाहेर?
बाहेरच की, घरात तर काय सुचू देत नाही त्यांनी. सारखं इथं बस. इथं बस.
हम्म.
दुसरं असं काय नाहीत इथं बस.
त्याच त्याच काय सुचू देत नाही त्याने.
हम्म.
आणखीन?
आणखीन काय सांगू आता?
निवांत.
निवांत मग काय. ते आपलं हे नाही का अनुजा-
हा.
ती पण तिकडेच लागलीय पुण्यात. जॉबला कुठे लागली, म्हणजे माहित नाही अजून. तिला बोलले नाही मी. हा, हा, छोटी मुलगी.
मोठीच लग्न झालं का ग?
झालं की झालं.
पुण्यातच झालं ना तिच पण, हा.
हम्म.
हं, हं.
मग ती आत्ताच एक, दोन आ- आठवडे झाल, मग त्येनी माग लागली ये म्हणून, परत अजून दोघी - तिघी आहेत, ते पण बोलवायल्यात ग, म्हणलं जाऊ दे अजून एकदा कारण की, त्या दिवशी राहनच झालं नाही माझं कारण - क्रम होता ना फोकचा-
सांगोल्याला, त्यामुळे लगेच आले मी.
हं, हं. तुझं कार्यक्रमच कस असतय, त्याच काय पेमेंट वगैरे भेटतं?
नाही, नाही, सध्याला नाही सध्याला आम्ही असंच केलो होतो, पहिला फ्री शो मग आता - पेमेंट वगैरे लावून करायच, चाललय अजून कराय - च, आता बघू काय म्हणत्यात.
कोणाला?
चाललंय म्हणलं, अजून पेमेंट वगैरे लावून करायचं. सगळ्यांना वेळ पाहिजे ना.
हम्म.
ते तर आहे, कसं रडायला बघ एवढं जोरजोरात रडालय आवाज यायलाय का त्याला? हं, मी त्याला आता दहा मिनिटं झाले की फोन कट करते, तुला करायच्या आधी एकदा फोन करते.
हा चालतय.
त्यालाच झोपवते खाली.
बर, बर, हो, हो.
हा, हा, एवढे दहा मिनट झाले की, कट करून टाकतो.
बर, ठीक आहे, ठीक आहे. झाले झाले, बर, बर, झालं कट करू?
हा करतात.
हा. हा.